कधी एकदा हुतय असं झालेय. टास्क कधी होत्यात असं झालंय म्हणलं.
हुं आता किती हां चौथायं का पाचवायं?
ह्यो बहुतेक चौथायं.
हुं. हुं गाड्या सगळ्या ह्याच्या इलेक्ट्रिक गाड्याचयेत सगळ्या
हां एवढ्या लाव लँंग रूट ला?
हों सगळ्या इलेक्ट्रिकयेत.
हुं त्या गडकरीने वाट लावली ब
हुं त्यामुळे मी काय रिझर्वेशन केलंच नायी. जर एखादं वेळेला लीयी लालपरीत ती नायी
इलेक्ट्रिकला धोका भेटतोय बाळ डिझेलच्या गड्या चालत्या तेव्हा इथ डिझेलच्या कधी तर बंद पडत्यात.
हुं.
हे संजसारखंच बंद पडतयं उगाच कशाला रिस्क घ्यायची.
सगळं आणि भाडं पण रोपा आलय.
इलेक्ट्रिक गाडीला नॉर्मली किती बसतय म्हणजे नॉर्मल पेक्षा?
तरी आता इथून तर सहाशे चौतीशे यं.
अ अ!
आणि नॉर्मल पडते मला साडेचारशे पडते. लालपरीन हो.
दापोलीतन पुणे तसंपण लांब हाय, किती किलोमीटर पडते दोनशे? का आडीशे?
अडीशे असेल, अडीशे तीनशे किलो
आयला माझ चारशें पंच्याहत्तर रुपय घेतात मरदा दापोलीतन कोल्हापूर, आणि तुझं पण तेवढच हुतय होतय म्हणल्यावर.
हो. टाइम नाय लागत जास्त.
टायम घाट रस्ता हाय का रे चांगला तिकड?
हा रस्ता चांगला हाय. हम्म रस्ता फक्त इकडच छेडपर्यंच आ!
पहिला जायचचास तो खंबाटकितनं जायत हुतास नव्ह.
अ हो इकडं, याच्या मार्गसन महाड माणगाव.
आ हा!
हम्म, हा इचार तमनाई का कोणत घाट हाय ना तो तमनाई? काय नाही आ त्या घाटातून तामिनि घाटातून.
हम!
हम्म त्यावेेळेस ते बंद केलाय तिथं कायतरी झालं
अर त्यो घाट लय डेंजर हाय वा लयच खतरनाक हाय तिथ दरड कोसळत्या सगळ हुतय तिथ जिथ.
सगळं होतय आणि लगेच, वळण पण लगेच जाग्यावरच हाय.
अय घाट डेंजर हाय त्यो.
हम्म!
रात्रीच ट्रॅव्हल करण्यासाठी चांगला नाय त्यो आत.
हो आजिबात नाय बाबा.
ह ह!
आलोय इकडून आलोय पण यावेळेस जाताना पण तसच हो हुईल वाटतय.
अ!
जाताना पण इकडून लोणावळ्यावरुन.
लोणावळ्याला.
हो, जर ट्रॅव्हल्स आसली, तर ती मधन यती कुठून तरी जाते व
ट्रॅव्हल्स काय कुठन पण चाल.
हा! ते साधी ट्रॅव्हल्स हे पुन्हा पांढरी असतात ना त्या.
तसली?
हा.
हा तेच्या आईला मिनी ट्रॅव्हल
हो हो इकड पण नाय मोठ्या नायत इकडं. मोठ्या रिस्क नाय घेत ते लोकं.
हो नाय घाटात कुठं घालतात ती गाडी.
घाटात तर आजीबात नाय जमत ती. इकड रोड नाहीये
आ!
मोठाले रोडन बंद पडतात लगेच.
ते हायवेनच पळतेत वा
उं.
ग्वाटात नाहीत ते घालत ती गाडी.
घाटात नाही घालत. तर या कॉलची कधी भेटतात काय की? काय माहिती बाबा, लगेच भेटले तर बर होईल.
होय लगच्या लगी भेटलं, की ॲड होऊन जाईल.
हो. माझे जर रिलेटिव्हस पडलेत ना, बॅलन्स होऊन बॅलन्स संपायला आला आता.
माझा बी संपल आता लवकरच.
जिओचा आहे तसा, जिओचा मी साधाच मारला यावेळेस काही जास्त नाही. अहं एअरटेलचाच फक्त.
एरटेल. एअरटेलचं काय लगेच इन्कमिंग बंद करतय ना.
हो दोन दिवसांनीच बंद होत. नेटवक इशु नसतो रे, नेटवर्क नेटवर्क असतय भरपूर. एखाद्या वेळेस बंद पडतय. आमच्या इथ जरास पाऊस लागला कि, नेटवर्क गेला बघ. हं हं.